हा बोल
अगं ती स्वाती मेसेज आली की स्वाती मेसेज केलीया
काय म्हणून
एक मिनिटं बोललीस तरी तो फॉर्म येतंय म्हण
येतोय गं! खर नंतर नं म्हणतय ते तुमचा टास्क नइ झाला कंप्लीट
नाही नाही स्वातीच झालं म्हण पाचच्या पाची सक्सेस
हं दहा मिन्ट बोलायच अशी त्यांनी वॉर्निंग तर दिल्या बाई मॅडम न मला ते दोन मिनं पाच मिन्ट झाल तरी पण कम्प्लीट एककांच येईना म्हण
नाही ग होते तर सानिका आणि स्वातीच दोघींच झाले तर, त्या तर काय केल्यात माहिती हाय काय
हम
दहा मिनटं कॉल चालू ठेवल्यात, बोलल्या वगैरे काही नाहीत, नुसतं स कॉल चालू ठेवल्यात आणि दहा मिनिटा नंत कट केल्यात सगळी तसच केल्यात होय
नाही ग असं केल्यावरती मॅडम पगा पैसे द्यायला को काय
काय महिती
ऐ बाई रेकॉर्डिंग झा ते गप बस
मी काय रेकॉर्डिंग म्हणजे ऍक्सेस दिलाच नाहीये दिला नाही मी ऍक्सेस बाई तू दिल्यास?
तू हाय ना आता त्याला क्लिक करत गेलोय
अ-वा मी नाही मी अँक्सेस दिलोलो एक त्यामुळ काय रेकॉर्ड काही जात नाहीये माझ
अम् बावीस पडणारे ना कॉलेज मिळेल काय ग आता मलाच टेन्शन आलंय मला मिळेल काय लई लई मार्क पडल्यात बाई ए्याण्नव नव्वद शहाण्णव पंच्याण्णव लई जणच ऐकलोय मी.
होय बाई आपल्यालाचं कमीत राहुदे त्या
ग बस! तिला काय कमी आहेत, आहेत कि जास्त एट्टी सिक्सेत
पुढं पाहिजे होत म्हणजे का सांगु काय ओपन म्हणून झायचाय मला का नई कुठं पण भेटल असं कॉलेज इच्छा होती ग म्ह
होय सोड
ओपन मध्ये कसं, जरा कटाआऊट चा लय हाय असतो गं
मला काशमध्ये चांगलं जरा पडला असतं क नही आ कं बघ अंजली! सेव्हनटी एट म-प-अ मार्क्स हेत, पर्सेंटल धरलेलो, मच एटी पर्यंत धरलेलो तेवढं मिळालं असं सेवं लास्ट तेवढं पण नाही भेटला ग काय वेगळच पडल्यात बघून मला धक्काच
घरचे काय बोलले काय
हम्म! नाही काय बोलले सोड, बोललेत जरासं संगित ल की असं-असं केल्यात काय कळलं नाही पर्सेंटाईल. म सांगितलं.
असं काय सांगता येत नाही ग? काय, कसं? काय होईल ते अ नाइन तेच री
आई शप्पथ! मग तेला कसलं भारी कॉलेज भेटेल ग.
मग ते सहा हाय आणि तो पण ओपन मध्येच हाया
कोण रामानूज
होय
कास्टमध्ये येतय ना त्यांची कास्ट कुठली तर अशी हे आहे ना गुजर काय गुजर? डिंपल सारकी. डिंपल तिनं किती पडल्यात ग तिला तीनच्या ग्रुपमध्ये
डिम्पल दिलीच नाही. डम्पल एमबी दिलीया.
होय
होय आणि ती ही हाय मा ते काय निकिता निर्मळे.
हा हा निर्मळ
निर्मा हात ति न किती दिल्या बर सार तेच कि किता तुझं नाव काय आहे? आडनाव काय आहे ग?
निर्मळ हाईत ती निर्मळ, मी निर्म मळे
हा तसंच काय तर आहे रे लई अवघड आहे बाई हे. मग तिला पण काय तर किती पडल्यात बघ पंच्याहत्तर, पंच्याहत्तर नाही ग सत्तावन काय पंचावन्न कायतर पडल्यात बाई.
होय
हम्म कमी पडल्यात अगं सगळ्यांनाच.
तेवढं पडलं असत तरी पास आहे ग पन्नासच्या वरती जास्त चांगलं कॉलेज तरी मिळलं असत.
ते पण आहे राहु दे घे आता गाळलेल्या जागा काय करणार आहेस आता
बीकेट ला काय मिळतय सोड. व्हॅलिडिटी दाखवलं की तेनी घेत्यात निवांत खरं मला नको आहे. प्लेसमेंट पण येत्यात सोड.
अगं डी के टीला आत्ताच चालू झालं ना त्यामुळे आपण गॅरंटी देऊ शकत नाही प्लेसमेंटची अग तिथं.
होय सोड ते पण हाय खरं प्लेसमेंट येते. एक वर्ष झालं नवं जाऊ सुरु होऊन. का दोन वर्ष? ते झाल.
एक वर्ष झालं ते दुसर वर्ष चालू आहे
हा तिथे घाट घाट मॅडम आहे की आपली अं पली एमसीएची
ती आहे कि तिला काय काम आहेत होय?
पीएचपी काय शिकवायची ग बाई?
बघ की तर अवघडच आणि हेज ऍडव्हान्स त्यात मरे ग
होय तुमच्या दादा सख्या भावाचं लग्न झालं तुमच्या परवा हम्म, हम्म, हम्म, हम्म गेली नाहीस कुठं सुट्टीला?
कुठं जात्या बाई हाय ते डोक्याला ताप झालाय उत्पन्नाचा दाखला काढायला दिलोय डॉ डॉक्युमेंट सगळं जमा करून घ्याल
अगं माझा पण उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला काढायचा तू उत्पन्नाच्या दाखल्यावर किती टाकल्यास उत्पन्न
किती बरं सत्तर का ऐंशी प्या जरा
होय एवढं टाकायचं नाही अंजली मग स्कॉलरशिप म्हणजे हे करायला देत नाही फी जास्त लावतात म्हण कमी टाकायचं उत्पन्न
कधी टाकायचं मग?
चाळीस पन्नास हजार पर्यंत टाकायचं
चाळीस पन्नास मला माहित नव्हतं ग मी अंदाज टाकलंय टाकाव म्हणून
मला पण माहित नव्हतं मला आता आता कळालय
ते कुणाकुणाच कळतेय ग माहिती आहे ते बरं असतय
बघू आता मी पण टाकणार आहे उत्पन्नाचा दाखला काढायला त्याच्या वर टाकणार चाळीस हजार टाकणार
चालतेय कि
कास्ट मधन कसं स्कॉलरशिप भेटत्या
होय
ही अजून कॉलेजची फी भरायची आहे, स्कॉलरशिप आल्याशिवाय भरायची नाही म्हंटलो आमच्याकडच भरतो मग स्कॉलरशिप आल्यावर आम्हाला घेतो म्हंटलो काय माने सरांना सर म्हटलीत नाहीत तसं चालत नाही मग सरकार तुम्हाला फीज स्कॉलरशिपची देत नाही तुम्ही भरली यांची क्लिअर आहे म ते आणि कॅन्सल काढतय म्हण
ता
मग काय अजून भरायची राहिल्या की फी
माझ माझी बी भरायचीच हाय की मग
होय.
मी फॉर्म भरलेला
मग तुझी पण स्कॉलरशिप आल्यावर भरणार आहेस
आता काय मी का विचारलोच नाही त्या सराला विचारलो नाही आणि विचारलं कुणालाच विचारलो नाही
हम्म हम्म हम्म बघूया आता कधीे येत्या स्कॉलरशिप मे जुलै मध्ये येईल गेल्या वर्षी तर माझी जुलै मध्ये आलेली
होय
आणि जुलैमध्ये ऍडमिशन सुरू होत्यात लागतेयच सगळ्या डॉक्युमेंट्स ऍडमिशन करायला.
वय गेलं लागतातच
अर्जंट असलं तर नाही सवडं होतय त्यांचं त्यांनी ऍडजस्ट करत्यात दरवर्षी होतयच की सगळं हँडल
ह् होत होत अगं मला जावा अस कॉल यालाय कि ग,
ए थांब उचलू नको काय मधनकट झाला केसरी बीसरी पडलं
नाही गं उचलत
आम्हाला पण सुटीला जाऊ वाटायलंय कुठं तरी
मग जा कि गं बाई,
ये बाई कुठ जाऊ तई बोलवाल्या खरं जायला मिळना घरातली काही काम सप त्यात व्हय कॉलेज झाल्यावर काम करतात नाही एक पण काम कळत नाही मम्मी घरात असलं की पिट्टा पाडत्या
तस असतय व्हय आमचं पण तसच आहे.
आपण कधीच कॉलवर बोल्लो नय नाही
नाही नां
तीन मिनिट फक्त तीन मिनिट राहिलय अंजली ही स्वाती आणि तसं झालंय होय
केलं की नाही आणि पाच येतय अगं पुढं
या आती हाय मम्मी आत बरीये
त्यानी पहिला पास करा म्हणत्यात नंतर पास पास पाच च त्या ॲड करत्यात
व्हय
हम् मग त्या काय केल्यात माहितीये का दोन दोन मिनिटं कॉल ठेवलात चालू आणि लगेच कट करता काय होत नाही त्याला घेतात त्यांनी ऍक्सेस करत्यात
हम्
आता काय करतो माहितीय काय हा कॉल झाल्या कनी तुला आणि परत लावतो कॉल, बघू एक्सेस घेतय काय बघू
हा चाल ते की हा चालतय तसं करूया आपण दोन-दोन मिनट बोलू या दुसऱ्या कॉलला, दुसऱ्या कॉलला दोन-दोन हॅलो
बोल बोल
कुणाला बोलालतीस?
नाही गं बोल तुलाच
अगं दो दुसऱ्या कॉलला दोन-दोन मिनिटं बोलुया आणि होतय का बघू या
ह ह ह मी जरासाच आता करतो की तसच आता हा झाला कनी मग तुला मी
हा
मग लगेच तुला मी कॉल करतो
हा-हा ठीक हाय
हम्
नऊ-नऊ झाले अजून एक मिन ठ
मिनट लक्ष देऊन आपण बोला लागलोय
आई गं कधी पासनं को कॅपराऊंड सुरू कधी पासनं होत्यात?
आता काय माहिती अगं होतील
डि के टी ला मेरिट कितीचं हाय म्हण?
कायच माहित नाही ते आम्हाला अजून, बघाला पाहिजे तिथं जाऊन आता कसं काय दरवर्षी वेगवेगळं मिळ
अजून एमबीएचा तुमचा रिझल्ट लागला नाही मग वेळनच असेल घे तुम चे ॲडमिशन कने
हा त्यामुळं काय सांगता येत नाही होय
हम्मम्म! कॉलेज मध्ये पण जायला पाहिजे
हम्म
तू हेला नव्हतीस काय गं एम्ब्रॉयडिला?
कशा नाही नव्हतं त नव्हं त्याला पायजे होतं अगं, मग काय बाई तवा मी आलोच नव्हतो वो अपसेंटच होतो
अगं बाई! कुठं काय लई जणांची ती नावं आली नाहीत येवड्या मुली तीस मध्ये फक्त पंधरा जनांची पहिला सिलेक्ट झालीत आणि नंतर सात जण सिलेक्ट झालीत बाकीची नावंच आलं नाही त्यांची एक्झामच झाली नाही
सिलेक्ट केल्यात मग सगळ्यांनाच
होय सिलेक्ट केल्यात फक्त एवढी जण साठ जण होती त्यातली पंधरा ए एका ग्रुप मध्ये सात जणी एका ग्रुप मध्ये सिलेक्ट झाल्यात त्यांची फक्त एकझाम झाल्या
आता जरा बोलूयाआणि दोन मिनिटा नंतर ठेवूया.